जेवन
हॅलो.
हॅलो हा माधवी झालं का जेवण? होय अ आमचं पण आता आवरल थोड्या वेळ झालं. विचार करत बसले होते म्हंटलं ते पंढरीचं काल संपलं वारकरी निवांत झाले असतील. गेले असणार आपल्या आपल्या घरी. एवढ्या पंधरा वीस चालतच कि बाई नाही नाही ज्यांना होत नाही ते जातात की गाडीनं.
पण जाताना मात्र चालत जातात ना?
जाता हा येतानाच बसन म्हणजे गाड्यान जातेच पण येताना मात्र चालतच येत्यात बाई. हम्म मग अशात ना मी एक छान व्हिडिओ बघितला माहित बरं का. त्या व्हिडीओमध्ये इतकी छान म्हणजे इतकं त्या माणसाला त्या विठ्ठलाचं वेड असत. की बग तर काय असते त म्हणजे जायचं असत त्या माणसाला ह्याला वारीला. मग घरात न निघतोय. आणि घरातन निघाल्यावर त्याला जरसं लांब गेलकी लक्षात येते की त्याच चप्पलच तुटलय. मग त्याला आता वाट वाईट वाटतय की आता काय करायचं चप्पल तुटलंय. मग असाच विचार करत उभा असत तर एक टपरी माणूस अस म्हणजे रस्त्यावर एक टपरी असते ती चप्पलच्या ह्याची तर तो माणूस बोलवतो त्याला म्हणतो ए ओ बाबा इकडे या म्हणून मग त्याला इतका आनंद होतो चला आपल्याला चप्पल तर शिवून मिळेल म्हणून.
होय.
जातोय आणि त्याला म्हणतोय माझी चप्पल शिवून द्या मग तो बघतोय तर त्याची च प्पलीचे एकदम चीरगण्या उडलेल्या असत्यात खालचं सोल निघालेलं अस तंय चप्पल तीन ठिकाणी फाटलेलं असतंय नि त्याला खिळे बिळे मा रून काय होण-होण्यासारखं नसतंय ते. मग तो चप्पलवाला काय म्हणतोय बाबा तुमचं हे चप्पल तर अ अ हे चप्पल घेऊन जा म्हणे तुम्ही वारीला तर म्हणतो नाही नाही मला तुमचं चप्पल न को माझं चप्पल रिपेर करून द्या तर तो म्हणतो नाही हो णार नाही म्हणतो ह्यानं अ ह्याला जरा असं व्यवस्थित कराय लागणार आहे नुस तं खीळे मिळे मारुण होणार नाही आणि सोल बिल निघालय तुम्हाला अ आल्यावर तुम्हीज हे घेऊन जा आणि आल्यावर तुम्ही हे घेऊन जा तुमचं तुमचं चप्पल आणि माझं मला द्या. मग त्याला बरं वाट पटतंय बरं झालं मग ते आपल्याला चप्पल मिळालं. मग आनंदानं चप्पल घालून वारीत जातोय. मग तिथं गेलं की त्यांचं ते कीर्तन, भजन सगळ्यात रममान होऊन जातय मग ती वारी निघाय ची जे दिवसभर चालायचे कुठं तरी मग विश्रामाला थांबायचे.
हो.
जेवण खावंनं झाले की जरा त्या ह्याच्या बाजूला ते आडवे व्हायचे आणि मग परत पुढं जायचे. हम्म. पुढं जायचे म एक-एकदा तिथं थांबतोय की नाही तर ते दिंडी जरा पुढं जाती मग ते शेजारचं माणुस विचारतोय तुमची दिंडी पुढं गेली पळा पळा पळा मग त्याला एकदम जाग ये ते आणि म्हणतोय आपली दिंडी पुढं गेली त्या ह्याच्यातनं तो त्याची चप्पल विसरून जातोय. पळत जातोय तसंच आणि त्याला काय त्याचं भान नाही चप्पल हा पायात नाही काही नाही तसंच तिथंच राहतंय चप्पल आणि भान नाही काय नाही तसंच चालत जातोय नाचतोय हे करतोय ते करतोय आणि पुढच्या ठिकाणी अजून जा आणि मग जायच्या वेळेस त्याला लक्षात येते की आपली चप्पलच नाही की मग सगळीकडं त्या विचारत सुटतोय माझं चप्पल कुणी बघितलीत का माझं चप्पल कुणी बघितलं का? त्याला तेवढंच प्रेशर असतोय की आता मी त्या माणसाला परत काय देणार? त्याचं घेतलं असतंय त्याचं मग सगळ्यांना वि चारत सुटतोय माझं बघितलं का चप्पल? इथं होतं तिथं होतं. सगळे म्हणत्यात नाही बघि तो म्हणून असा असा कंटाळून एका ट्रकच्या तिथं जाऊन थांबतोय. तर त्या ट्रकच्या अशा कड्या असतात ना? त्याला तो चप्प ल अडकवलेलं असतोय आणि तिथनं एक छोट लहान मुलगा हं त्याचं चप्पल अडकवलेलं अस
हं हं.
त्याला इतका आनंद होतोय की बस मग तो हातपायात चप्पल घालतच नाही तो हातातच घेऊन जातो चप्पल.
हां म्हणजे त्याला ते अ भानच नसतंय का कशाचं आणि तो मुलगा नमस्कार करतो हे म्हणतो बाबा तुमचं चप्पल घ्या म्हणून. मग त्याचे एवढे धन्यवाद मानतो सगळी पुढची वारी तिच्या हातातच चप्पल असते. आणि मग जातात आणि
त्याला परत दे.
परत द्यायचं तेच की त्याचं तेवढंच ध्यान. आणि हातातच सगळी वारी हातात चप्पल घेऊन करते आणि तिथं जेव्हा जात तोय अ ह्याच पंढरीचा कळस बघतोय. कळस बघताना चप्पल खाली ठेवते आणि बरोबर डोकं त्याचे त्या चपलीवरच असते.
होय.
ह आणि देवाला नमस्कार करतो तोय आणि वारी घडली म्हणून धन्यवाद देतो परत येतो त्या हेच्याकडं चांबाराकड चांबाराला म्हणतो हे धरा तुमच चप्पल तर त्याला बघून तो सांबार उठतो माहिती उठताना त्याला एक पायाच नसत.
होय?
हम्म तो चप्पल हातात घेतोय तो पण चांबर बर का. म्हणतोय माझ्यान तर कधी वारी झाली नसती पण माझ्या चप्पलने तर वारी केली. चप्पलच्या पाया पडतोय त्या बाबाच्या पाया पडतोय. हम तेवढी कथा इतकी सुंदर दाखवली मी तुला पाठवते ह.
हम.
हा बघ हा अ रील होती. किती सुंदर चित्रीकरण केलंय त्या माणसाचं हम्म. लोक खरंच अशे असतात माहिती त्या देह त्यांचं इतकं दुखत तय काय करत असतय पण अ त्यांना कशाच भान नाही काही नाही काही नाही. हम्म आणि ज्यांना होतोय ते चालत जातय ज्यांना होत नाही ते कुठल्या दुसऱ्या रूपनें करते मदत. अ ते डॉक्टर डॉक्टर पण असतात ना ग चुक प्रत्येक ठिकाणी जिथे जिथं तिथं कॅम्प ठेवतात ह. कॅम्प ठेवतात आणि औष
कोणाला काय तर लागतंय खर्चटतय असं होतं ना. ते मागच्या वेळी हाय ना मी ते तिकडे होते ना. तेव्हा गेले होते एका कॅम्पमध्ये तिथंच होत त्या एरियामध्ये मग तिथं ते वारकरी सगळे आले होते. हो ह कोणाचं काय दुखतय हा होय. मग तिकडं होय घडली आणि नेमकं ते दादांचं त झालेल त्याच्यानंतर लगेच ते तस मला भेटल करायला पालखी वगैरे सगळ ते सगळ तिथेच दर्शन घडलं माझं ते.
हो ना?
हम् पण ते एकदम अस प्युअर असते एकदम ते.
हो ना?
सगळं वातावरण
वातावरणच ना हम्म, लोकं एवढी हे करत्यात पण तेवढ्या
दिलेलं अ प्रसाद आणि ते तिथं काय तर नारळ वगैरे दिलं होते तेव्हा
हो का?
डॉक्टरां हां डॉक्टर ठेवलेलं ना मग तिथं फळं म्हणून
होय. किती छान हं मतर रांग लागते का गं? तशी ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांची रांग असतात?
होय होय असतंय की लाईन लाऊन याय चे मग कुणाला काहीतर लागलेलं असायचं चालून चालून नाही कुणाला तर कायतर ठेच लागलेली असाय ची कुठं काय कुणाला काय तर दुखतंय तरी पण ते चालत असतात असं.
बाई गं. हम्म ते हल्ली तर ते मालिश करायला पण असतात माहिती पायाची मालिश करून देतात रात्रभर
हां हां देतात होय तिथं मग ते काय झालं माहिती आहे का? ते असं बसलं त्यांच्यासाठी तेल आणि हे ठेवलेलं आणि मग कुणाला पाहिजे त्यांनी त्यांची मालिश करून द्यायचं पायाची. मग ते बसलेले ते वारकरी आणि मग त्यांची मालिश करून दिली काही काही लोकांनी.
हो. हो असतंय अगं तसं हो तेच की ज्यांना जाणं होत नाही ते अशा पद्धतीने सेवा करत्यात.
बरोबर होय.
हम्म, आपल्याला कधी योग येतोय का नाही काय माहिती पंढरीत पण येऊन म्हणत्यात बाई एकदा तरी वारी करावी हो.
पण ते कसं म्हणजे पहिल्यापासनं कुठून जातंय तिथून करायचं का आधीमध्ये गेलं तिथं तरी चालतंय अलीकडे जरा
कुणी कुणी काय करतंय अ जसं जमल तसं त्या पंढरपूरच्या जवळ या अल-अलीकडच्या गावाला
हां तर मग तिथून जायचं ते ते बघितलं ह्यांच्या मुलगीचं? या रीलमध्ये दाखवत होते.
काय गं?
त्या ती ज तिनी गेलेली ना तिकडं. त्यांची मुलगी ए ती आमच्या इथल्या मालकांची.
हां.
ती तिथं गेलेली मग ती तिथे न्यूजमध्ये टाकलेलं असं असं यांची नाथ तिथे गेले आणि सहभागी झाले असे. मग तिने तिथे ते तुळस घेतलेली डोक्यावर हां दाखवले.
अगं बाई अगं बाई.
तुळस घेतले डोक्यावर परत फुगडी घातले असं दाखवले.
होय मग एकटी नातच गेलती काय? नातीची सून बिन नव्हती काय मग?
नाही नाही फक्त नातच.
होय हं हं.
हम्म ती रील पाठवते मला
हो बघ ना पाठव ना पाठव ना. छान अगं तरुण, लहान अ बाल वृद्ध त्याच्यात सगळे सहभागी होतेत. लहान, मोठे, छोटे छोटे होय बाई त्यांना कस काय जमतंय काय माहिती?
होय
हम्म
चांगलंय खरं ते.
चालतंय. आणि तो सोहळाच वेगळा बाई काय एनर्जी असते सगळ्यांची म्हणजे एकाला जर कंटाळा आला असल दुसऱ्यांची एनर्जी बघून त्याचा उत्साह वाढतोय आणि काय उड्या मारतेय काय उड्या मारतेत बापरे आणि वेगळे वेगळे डान्स आणि पोलीस वगैरे पण सगळे सहभागी होतेत अगं.
असतात हो हो म्हणजे ते जरी काम करायला गेले असले तरी तिथं ते ते सहभागी होतात ना?
हो जरा फुगड्या बिगड्या डान्स बिन्स करत्यात हो छान वाटतं.
चांगलं वाटतं ते बघाय
हम्म आता सगळ्यांचाच सहभाग त्याच्यात
होय.
आणि एकमेव आहे अशी की ह्याला काही नियोजन नाही काही नाही आपलं आपलं सगळेजण निघत्यात सुटत्यात निघत्यात सुटत्यात. हम्म नाही तर आपल्याला किती छोट्या छोट्या गोष्टीला नियोजन लागतंय.
नियोजन लागतंय होय.
हम्म.
ते सगळे सोय पण करून ठेवतात ना लोकं काही काही? त्यांना खाण पिणं देणं वगैरे?
त राहायचं सगळं ठीक ठिकाणी असतंय त्यांना खाणं प्यायला कमी पडत नाही आणि पंढरीला ज्याचं दर्शन झाल्यावर त्यांना वाटत असल आपली वारी आता संपन्न झाली. विठ्ठलाला बघून.
होय.
हम्म तेच की. आपण पण प्रार्थना करूया देवा एकदा तरी आम्हाला अ घडव वारी हम्म. तेच की एकदा तरी आयुष्यात येऊन वारी करावी वारी सार खं सुख स्वर्गातही नाही असं म्हणतात स्वर्गात पण मिळत नाही ते ते सुख मिळतंय इथे.
होय.
हम्म चालतंय.
चालेल. हो हो चालेल चालेल ठीक आहे. बाय बाय.